हा येऊराला आता नाही पहिल्यांदा येत होता पण तुला नव्हतं येत माझं.
मला नव्हते आला दोन चार शब्द नंतर येईनच मी.
हमं राहुल मी मोटर चालू करून येते रे तू पाणी भर हे भर.
राहुलला नेले का
हा रह लांबलो होत मग घरी लय भांडण करते.
हाव.
वल्लग की कोतबिंर जादा नाही. त्या ये ना लच. लईट ये जाई ये जाई करवली नीसती परेशान करवली.
दिवसा असच होत.
हाऊ ना ना आता दिवळीला दिवसच लाईट राहीन दिवळी झाली का मग लाईट टाईम बदलिन दे.
हा हा.
हम मग बदली. आता चालू ठेवान तशीच एक घंटा चालते.
मी फक्त काळं वांग केलं आणि तिला म्हटलं चार बाजरीच्या भाकरी टाकण झोपून राय म्हणलं.
हम.
सुट्टल म्हटलं तेवढे भांडेकुंडे घासून घे बाकीच काम आवरीलल होतो.
हा.
हा मग बाकीच मग काल वावरात यायचं यायचंच कुठं ये ना झालीय पावसाच उडाण नाही तर.
हा.
च. पाऊस चालू झाला का उघळ कामा आवरत नाही काहीच होत नाही आज जर सगळ बरं खुलं असेल.
ना आज होऊन मी पड.
हम् धुूनं बी वाळाताना ग मग नुसता वास आंबट.
हाव.. चाले गप्पा मारू
हाव का बाहेर लागत तिला आता.
हम्म आले साबडी ती.
तेवस ना बाहेर लागत तुला आता हिंडायला. तिला आजूक तर काही नाही जसं जसं कळन तसंसं बाहेर पड जाईन ती आता.
क कळत तिला बाहेर चाल म्हणती.
हा जस लेकराला कळायला लागलं तस बाहेर पडत लेकरू.
हम्म.
लय हुशार हे काय तीला आजू बी बन्यनच अस ठेवायची.
बन्यनच घालतो हे थोडी थंडी पडली तर मग लंबी लंबी शर्ट घालीती जरा.
नाही अस दिवसभर बन्यन घाल असे झोपताना रात्री लांब बाह्या च यायचं शर्ट घालून द्यायचं.
हा येव मच्छरभी ना.
हा बाई लाईट नसले मच्छर त्या आमचा तर आता काल रात्री फॅन सुधरून आणला सहाशे रुपये लागले.
हावू का.
कुलर जळाल फ्रिज करंट मारू आले.
ह.
त्या आमच्यात कण दोन फॅन आहे एक कुलर आहे पण मग अ. हे लाईट कमी जादा कमी जादा मध्ये जळून गेलं ना.
आओ आओ.
केलता, हा जाता जावून मग ती अशी परेशानी होती.
काल आणलं फ्रीज फ्रीज लय करंट मारवला आमचं.
कस काय.
काय माहिती काय झालं त्याला करंटच मारवल बाई ती
नव हाय का जुनं हाय?
नाही जुन हाय ना ते आता कम पाच सहा वर्ष सहा वर्ष होऊन गेले.
हा हो का.
हम्म.
आणि मग पोरीला सांभाळा बाय, अद्वितला येत
नाही बाई बंदच करून, पिन गिन काढून ठेवून दिलं मी.
हाव.
हा यांना नकोच हाय, लेकराच्याला देऊ वाटत आपूण नाही रात घरी, ते पूजा माव एका टपात घेऊन अं पलीकडे ठेविले. ये पूजाचे पोराच भरोसा नाही राहात, ते पूजाच पोरग दरवाज्यातच खेळत येऊन जाऊन.
आणि त्याला पाय आले ना. पूजा कापूस
हा हा दररोज येऊन बसत, पाय लांबवून बसत. आता फ्रीजची नळी धरायला जात होती.
चिऊ हे घे, इथे बै दोन मिनिटं.
म्हणलं नको बाई दिले ओ, देव वाटत म्हटलं. मोटर बंद चालू करू मधी आणि पाणी भरू भरू मध, मग दुसरं काम आवरणे.
ते, हा ते लय डियर ऐकून राहिले म्हणे.
हा हे पाणी भरच हे
आमच्यात दिल्याकी हा.
दरस पिचकारी मारायला मागणे काही बिलटे बिले पर शंकरल बाई
ते दिल्यास लोक विकून तिकड आणि ती कुणीकडे हिंडून राहिली. काय बरी त्या काय माहित बिचारी.
आंटी तुमचे उपवास होईल का पशुपतीचे?
नाही ना ग, एकदा तर झाली. फिरून धरले नई, केले नई, आहा एकदाच धरले ना.
तर. कराचे झालते की सक्सेस.
जा, आपल्याला काय अजून अनुभव नाही आला बाई.
नाही म्हणजे पाचचे पाच झालतेत.
हा ते पाच झाले होते.
ते पाच झाले होतेत, पण मग अस कशाच अनुभव घेऊन आपण काय नऊच दिवस लावतो आणि एवढं करीत.
त्याचानं आ दीदला दार लईन, मी आता येदर सगळं आवरलं का?
हम्म.
श्रावण महिना संपला का मग दितील तू धर हा पाच धर म्हण. माझ्या बहिणीच्या पोरीचे झाले बाई सक्सेस, हा माझी बहिणीच्या पोरीचे माझे बहिणीचे पोरीचे झाले सक्सेस.
काय म्हणून केलती त्यांनं?
तिथं डुटी म्हणून केलं होत, पहिल्यांदा ड्यूटी ती पुण्याला लागली होती.
हम्म.
तिथ तीला ने जमना
हम
कारण नाईट डयुटी जादा देत होती आठ दिवस नाईट आणि आठ दिवस ही ड्युटी घा दवाखान्यामधी
हा, हा
म आता शाळेवर लागली
हाव का
हम्म वीस हजार पेमेंटे सुरुवातीलाच
बरं बाई नाही हो त्या मनापासून केलं तू त्याना सक्सेस
हा
आणि मी आधी पोरी कामाला धरले होते तिथे मै बी झालते सक्सेस
म
होत्या
हा इ स हा वीस हजार पेमेंट सुरुवातीला
ह
तीन लाख, तीन लाख भराचे
हाव का
ह तीन लाक बरण आहे पैसा कुठं असो ड्युटी म्हणल्या वर पैसा भराव लागवतो
मग पैसा भरावच लागतो बाई
हा हुशार, बिशार झालीय ती
हा ते बी झाले ना कलर कमेंट कलर का मध झाले ते नाही, नाही आजू काय जात म्हणजे पहिलान मुंबईला होतं ना तर मुंबईच रद्द झालं नागपूरला जागा भेटली ती
हा
त्याला कस आात तो माणूस रिटायर झाला का त्या दिवशी त्या दिव जागेवर जाईन
हाव का
हम्म आ ते पुढच्या महिन्यात त रिटर होणार त्यो माणूस मग पुढच्या महिन्यात पाहून जातील त्याच्या जागेवर
आज उकणी जात एक दीड महिना
हा
एक दिड महिन चालू ये त्याचा अभ्यास
मग दोघ नवरा बायको जतिन का
हा मग नाही ना आजू काला सुरुवातीला आजो दोन, तीन महिने पाहना जाई मग जाईन ती जाईन मग आज्जीसासू जाईन सोबत कधी पोरगी जाईन
पायलचे महिनेभरात आले असते आता
हा खाली झालं ना
हा बाई
नाहीत ते आता महिने भरत आले असे तिचे
हम्म
अरे मी पाणी काल भरलं चालू केली मी मोटर थांब माात बरली का रे त्याच्यात नय नळी जोडी त्याने वाती भरली
हम्म हम्
तथोंडा म्हजी.
राहुल शाळेत कितवीला आहे
तिसरीला गेला ना.
हावू का आता जाईन ग गेला गेले आता.
या वर्षी गेला तो.
हा हो का? कोणते शाळेत आहे.
नाही बाई ती ग गावातच ठेवली तिला बी घेतलं मधून काढून. तिला बी घेतलं काढून.
कोण?
अ ती हे बण जा म आम्हाला बी टाक बीरळोला टाक
हम्म.
मग यांनला टाका ला तिला टाकायला एवढं भाडं कुठून आण
आणि हात थोड्यासाठी का काढून घेतलं.
काही नाही शिकून लागललय पब्लिक झाली तिथे याडा आणि.
हो..
हा लय पब्लिक केली त्या ना याड्या एवढी पब्लिक घेतल्यावर तू सांग कोण लक्ष देईन कोणावर शिकाल एवढं.
नाही नाही.
मग एडाक कस पब्लिक कमी नाथ शिकाल्लोड. चांगलं शिकून राहीली.
ह कितवीला आहे मोठी पोरगी.
ती नववीला यंदा
ह काय थोड्यासाठी दोन वर्षासाठी काढलं एक वर्षासाठी.
पण ते एवढी पब्लिक घेतातल्यावरच शिकायला फक्त दहावीच्या मार्कासाठी पब्लिक टाकली लोकांनी यंदा तिथं.
हम्म.
आणिव अशी कॉफी करून पास होत तशी कॉफी होती पण मग पुढं भविष्यात त्याचा उपयोग काहीच नाही ना.
तेद आहे.
मग. कुठं भविष्यात उपयोग झाला पाहिजे ना आज जर कॉपी करून फिली म्हण ती सवय लागली का ती कॉपी. चालते मग मग कोडंच भेटतात काही ते बकेट भर तेवढी मी तिकडे नेऊन देेत पप्पाला.
म काय चोप
ते आमप हुशार आहे का पोरं.
मग तेच नाही गाईत गा हा गावात हुशार आहे उलट.
नाही मोठी पोरगी हुशार आहे का.
हा.. म्हणूनच मग तिकडं काही नव्हत शिकी तिकडं मार्क कमी पडतील यंदा.
हो.
हा ती तिच तोंडानच निघली ना ती म्हटली मम्मी तिकडे आता तेवढं कमी शिकू कूरल म्हटले पब्लिक झाली तर आण काय कर ते म्हणे मग इथ तरी कमी पोराय मग जादा अभ्यास होतो म्हणे. म्हणला जाऊ दे मग हा.
शाळेत कस हुशारलाच पुढे ढकली त्या बर लई अ एवढं कोणाला काही येतं कमी येत हम्म.
त्यांचे त्यांचेच पोर ओढीत ओढीत आणि त्यांची त्यांचीच पब्लिके सारी घेऊन गेल.
आणि ते आहे आणि समजा आता एकखादयाला थोडं कमी येत असलं. एखाद्या वेळी आता सगळे विषय सारखी नाही राहत मी ज्या येतो ती ध्यान नाही देत.
हा.
सारी पब्लिक त्यांची, त्यांचीच पुढ बडून गेले. स्कॉलरशिपला त्यांचेच पोरा पास होत ये कॅन भर लाईट चाल्या भर लवकर कप बकेट भर ना.
ह्यांचा रोच पोरगी आहे नक्षू. अ खालच्या मनीषा काकू पोरगी एकाच वर्गाती. टाकलं पण तुला लगेच ढ हेज्यात टाकून दिलं त्याने.
हा हा मंग तेच ना मंग काय उपयोग आहे.
हे दोघी एकाकडे ते नखुला लगेच खालचंय असं याच्यात टाकून देलं.
ब मध्ये आहे का ड मध्ये नक्षु खाली कर.
हा एक मिंट थांबा.
बरं नंतर करते कॉल दोन मिंट.